हॅलो हाे मलां कायं ऐकड मं तरं महिला होत्यां मलां
हलां आवांज येतोय कां माझां
हां हां आलां बोलं नेटवर्क ईशू होते कायं कोणंला मलां पणं फुलां आहे की यांला बुकिंग बुकिंग करूंन ठेवल
कांल पणं वैशी सोबतं तंच व्हायचं तिझं मलां पणं माझं ते मी तू की सांगितलेच बघं तसं
कुठं कायं म्हणाली वैशणवी
हां तचंच झालं नाहीं आम्हीं बोललो नाहीं गं ती कॉल असंच ठेवली आहे मी तरं जेवलो आणि ती पणं तिकडं मणं मी
माझं पणं तसं झालं अं सकाळंच्या मी कायं तूं सतरा अठरा कॉल होतो कां नाहीं हां सोनालीला खतो ति तीन वेळां झरो बंदचं पडलं मंग वैशीचं असंच चालूं ठेवलं दोन तीनं कॉल असंशाल तोडूंन दे सांगा असंशाल तोडूंन दे हं
सोनी बोलली नाहीं तिचं कां
आंता तिचं कायं कनेक्ट झालं नाहीं
बरं बरं आंज सुट्टी असांल कि तिलां म्हं म्हंणे हॅलो हॅलो. हॅलो, येतोय का आवाज?
हा आला, आला कट व्हायला ग.
नाही, नाही कट करू नको बघ जरी आवाज कट झाला तरी.
नाही, नाही ते आहे कधी जाऊया कॉलेजवर?
अगं पुरी यायला लागलय.
होय.
लवकर जायला पाहिजे.
अ आले काय पा खालचा फूल बुडलाय काय?
अ बघ टी सी आणायला पाहिजे टी सी का आताच देत नाही ऍडमिशन झाल्यावर देतात म्हण. पण मी ग्रेशन तर आणायला पाहिजे कारण अपलोड करायला लागते.
होय, होय.
मग त्याला अप्लाय करायला लागत मग ते देतात वाटत काहीतरी प्रोसेस ते मार्क लिस्ट पण आणायची ये.
ह, ह, ह आल्या काय माइक मार्क लिस्ट?
काय माहित आहे कुणाला. पण जाऊन अप्लाय करून आणायला पाहिजे ते लवकर आपण अप्लाय केलं ना तर दोन दिवसात येतय.
ते मायग्रेशन आपल्या युनिव्हर्सिटीला असते ना?
मायग्रेशन काय माहत नाही बघूया थांब होय, तु तिथं जाऊन आणयला पाहिजे?
नाही, नाही पोस्टा नाही येत्या म्हण ते ऑनलाईन.
काय माहित बाई, होय.
कारण त्याच हा वाडीला आहे ना त्याच कॉलेजला मध्ये ते आपल्या कॉलेजला ऍडमिशन केलाय म त्याचं मायग्रेशन ते ऑनलाईन मागून घेतलंय तिकडन वाडीच्या कॉलेजमधन.
बर, बर अगं ते म्हणोना मी ते काय कसं करायच लवकर जाऊन उद्याला जाऊया काय मग?
उद्या ना उ उद्या एक दिवस मी चालोय हे सुमोसोबत ग.
कुठ?
ते त्याचं काय हॉस्टेलवर राहणार आहे ना तो मग ते हॉस्टेलचं बघायला चाललंय उद्या. इचल करूनजीच सोड
होय मग गर सगयच जाणार काय?
नाही मी समुहु चालले.
मग तसच कॉलेजमध्ये जाऊन मायग्रेशन काय ते विचारूनी येईल की.
पण परत तिकेटीला उतरून आणि तिथं आणि मला चाललं जाय पाहिजे की मग पूर्ण तिकडं डेकनंद
दोघं गाडीवर न चाललंय ना?
नाही, नाही बस नी.
बस न चाललाय होय मग अघड होईल मग जाऊन ये परवा दिवशी मला ज लक्ष्मीची यात्रा आहे की आमच्यात पाहुणे येतात ग मग बुधवारी तेच करायला पाहिजे.
हम्म, हम्म.
बुक करुन जाऊया मग.
बुधवार जाऊया की मग.
पाऊस तेवढा नसायला पाहिजे त्या दिवशी.
हां
अगं मलां डपेटीला जाऊंन विचारायचंय ते सगळ्यां सरांना नीट
हां
कायं कायं आणि मायग्रेशन ते कायं मिग्रेशन कां कायं ते पणं ते पणं बघांयला पाहिजे
होयं
पोस्टांन किती दिवसांत येते
पोस्टां नां येते एक आठ दिवसांत येते वाढतं आठ पंधरा दिवसांत
अववां आठ दिवसचं आहेतं गं चौदा तारखेपर्यंतच आहे
नाहीं तेजं अं टोकंन जरी भेटं असलं तरी चालते वाटते की
कायं माहित बाई
माझी व्हॅलिडिटी इथं आली पाहि आली एक तारखेला आली बघं एक जुलैला आं
अगं आपणं अपलोड करतां नाडॉक्युमेंट त्यांव दोनशे रुपये भरांयला लागते जरं डॉक्युमेंट नसतील तरं नंतर नं येणांरच त्यांला पणं टोकंन भरणांर असतील नां
हम्मं
तरं बरं झालं कि व्हॅलिडेशन आलं तुझं साठी
होयं एक तारखेला आलं
तुमच्यां कास्टंच होतं लगेचं
हम्मं वैशी त्यांची पणं व्हॅलिडिटी त्यांनी काढाल्यां पणं त्यांनी कायं म्हणलं कॉलेज मध्यें मं आंधी तुमचं रजिस्ट्रेशन करां मंग ते रजिस्ट्रेशन फी फी फी भरलेल पावते असतांत बरं ते घेऊन मंग कोल्हापूरला यां असं म्हणले ते त्यांनी म्हणूंन ळशीला ते पणं ती पणं काढांयला गेलती कांणी मी कोल्हापूरला गेलती वैशी तेंव्हां तिलां कायं एस बीस कायं आहे कुंठलं ते एससीबीसी त्यांच्यातून भरणांर आहेतं फाम हं एससी बीसी
त्यांचं लागतेय म्हणूंन
हम्मं मंग साथनिकांच पणं निघणं झालंय व्हॅलिडिटी प्रॉब्लेम झाले तुझ्यांसारखं सेम ति पणं झाले
होयं गं म्हणूंन तरं प्रॉब्लेम आंलाय माझं अस्तं तरं मलां ऍडमिशन मिळालंच तसंई
होयं नाहीं नस्तं
माझ्यां मार्क्स वरं आंता तेचंले नं कां
हम्मं मिळेलं कायं कां गं मलां
हम्मं बघूंया नाहीं तरुं जेजे मंग तुम्हांला टाकायचं
हम्मं हम्मं
हं हम्मं कायं तरं असां नां आपले मार्क्स कमी आहेतं
हम्मं
मलां कास्टं मणं नाचंत तरं कुंठलं पणं कॉलेज मिळालं असतं
होयं भारतीय विद्यांपीठ पणं मिळालं असतं तुलां कोल्हापूरचं
हम्मं
ती मॅडम पोन केलेली आहे भारती विद्यांपीठांत
नाही.
मला केलेली.
काय म्हणून?
ऍडमिशन करा चांगलाय कॉलेज असच.
मग तू विचारले नाहीस कॅपराऊंडच कट ऑफ.
नाही, नाही रे मी काय विचारलो तिला तिकडे पाठवणारच नाही तर कशाला विचारू.
अग विचारून ठेवायचं आपल्याला लिस्ट मध्ये तर नाव द्यायलाच पाहिजे ना.
हम्म.
हो ते तर सजाच काय बाहि त्यांनी काय
पंच्यानंऊ हजार होय.
डिगेरीग पण महागा आहे.
हो..
कॅप मधन झालं नसत तर.
होय, कॅब मध्ये बसलं तर बरं आहे नसल तर अवघड
हम्म उद्याला तुम्ही जाऊन या. परवा दिवशी तर मला जरा आपण जमणार नाही बुधवारी जाऊया मग. काय पण होऊ दे पूर आयलाय ग आणि पूर आला ना पाऊस ताकद सुरू आहे मग सगळंच अडकते बघ
होय.
काय कराल्यात? माझं झालात ग कवाच. मी तुला काल कर म्हटलं माहितय मला तुझ, तुझ्या कॉल मध्ये पण मला अर्निंग आहे म्हणून.
होय, होय.
म्हणून त्या वैशीला ती तर दोन, तीन दिवस झालं माझ्या माग लागलेली. आणि माझा कॉल संपल्यावर आता मी तिला माग लागलोय.
हम्म‌.
तिचा अजून एक कॉल आहे.
व्हय की आत्ता बावीस झाल्यात वाटत बहुतेक.
तुझे?
माझे आता एक, दोन, तीन राते सत्ता हे आता तुझा सत्तावीसावा आहे वाटतं काय? अठ्ठावीसावा आहे.
म काय होतय.
अजून एक, दोन वेळा करतो कणाना तर म्हणजे होते दहा मिनिटं जरी चालू ठेवलं तरी
झाले, तुमच्या दिदीला करायला लावा. तुमच्या दीदीच्या हेच्यावर कार्य आहे का नाही?
तिचं पाच हा पण तिला पाच पाचच वेळा करालय आम्ही. तिला पाचच वेळा लागल तिला सहाव्यांदा लागलं नाही.
आता लागत असेल की.
हा बघतो की.
असंच प्रॉब्लेम येत असेल ग तव्हा पण एरर
हा.
लागतोय आमच्या वहिणीच्या फोनवर तर मी सगळं संपून
ह ह.
आता शेवटचे एक, चार कॉल तुला वैशीला तिन केलय.
अ ह हा.
बघ दहा मिनटं झाली का
अ थांबा बघतो वैशी पण बघाल्या आठ
विचार की काय करतात?
पायलीचा फोन लागना पण आणि तिला मेसेज केल्यानंतर ती रिप्लाय पण देईना बाई.
सोड भाव खात असेल.
हा.
मनीचं काय झालं?
मनाली
डोनेशन भरून?
बहुतेक. नाही आम्हाला तेव्हा सर म्हणलेलं की पंचवीस तीस हजार रुपये म्हणून. मग पंचवीस तीस हजार रुपये तिला आता. तीज्यासाठी कमीच की कारण ओपन लाय जास्त घेतात.
होय.
मनाली म्हणली आता हे कॉलेज एवढं तर घ्याले बाकीचे कॉलेज लय घेतात आणि तिला पर्सेंटेज पण कमी नाही ओपन मधून.
हम्म बावीस ला तर डोनेशन भरायला फिक्सच हाय.
होय.
आणि ते वीस पंचवीस मध्ये ऍडमिशन म्हणलीत ना माझ्या मते ते डोनेशन आहे.
हम्मम्मम् म्हणजे आता मुलींना सगळं फ्री झालंय नी शिक्षण.
फ्री हाय पण ते कॅप मधून ग मला ते माहित नाही पण फीस घेते की नाही पण माहित नाही
हा.
पण जे ते सर बोलले ना ते डोनेशन बद्दलच बो
होय.
ते डोनेशन आणि वरन फी जरी घेतली तरी पंधरा सोळा तरी घेते.
होय. बघू आता काय काय हाय जाऊन आपण एकदा जाऊन चौकशी करून येऊया सगळं तू व्यवस्थित विचार म्हणस दहा मिनटं झालं ठेवु काय? हॅलो! हॅलो! हॅलो!